हॅलो! काय नाही चालुय बाई काम.
हा का स्वयंपाकायला लागल्यात काय?
नाही आजून स्वयपाक काराचाय.
पावसान बलं लावलं. दंणदणा आला पाहिजे ना ओ.
दणदणा नाही येत. ते चालुय मुळमुळ दोन तीन दिवसापासून.
निसत भुरभुर भुरभुर चालू आहे.
हा ना.
धड काम होईना न काही होईना.
काय चालुय मग तुमचं?
काय नाही हो. मॅच जायल तो झालो घरी पाऊस चालू इथं.
हा ना. काम पडले ना.
लगेच सार ववर्रत अस निंदला न ते आलो.
हा ना निंदला.
हा काकडेन अ ते लाविलेत.
हाव का.
हा ते निंदद्याला आल्या टमॅट बांधायची. नाही हो मळ्यात गेलतो मुळे लावले जशी कैक टमाट बांधले पण वरून चालू हाय ना आता. कपडे वले होऊन जात ना ओ.
हव बाई साधाळल्यान लय मंग येऊन जात.
आणि वरलग शाळेची पोरं शाळेची. कपडे न ते सारं धुन वलगच होऊन गेल.
बाई.
म्हणजे ओला तर दिवसभर चालूचे आहे ना आज.
अहो वाळला बी तर त्याचा किती उबट वाश येतो या यड्यावानी.
चौकड द्वारे बांधल्या चौकडं पांगुन दिलं.
तरी बी वाळत नाही ते नुसत घान वाश येतो त्याचा आणखी.
अन फॅनं चालू करून गेले मग आता काय करा तरी.
या नवीन ने बे लगेच दुसऱ्या दिवशी मांजर हागल्यावानी वासते त्यात.
त्याला असं ओल्लं उन आले दोन दोन तीन तीन ड्रेस ये ना हो.
हा मंग जमत म्हणा
मग आपल्याला त जास्त लागत वावरायत असं होतं ना.
करावच लागत बई वावरात गेले की काय भेटण का खायला आपल्याला.
ती
पेरणी झाली उगू रहिला जणू काय कूड मूड आल
हा का.
गंजा अजून दोन चार तासं सकाळी अधुरे राहिले देऊन ते पाय पाय नान ते नान पण ते टाकाचे पण कुडं
ते पाऊस कुड उजरून देेउ राहीला ऊन जायचं होतं की मायात.
हा का घराच काम कुठल झालं काय णु
घराचं काय तेवढच वईले स्लॅप पडीले पूजा केली परवा.
काई प्लस्टर ते
बाकीच काहीच नाही पूजा घेतली करून.
हा वर रहायला गेले.
आरल आणला ग्यास ते वर खाली बि लई चिडचीड ये ना हो. पावसा पाण्याची बाकी सगळ्या नंतरच कायच्या
अहो भाई एकदम आणि होत ना ओ सा
मं.
आम्हाला एक दिवस पैसे बी सार पाहाव लागतं अजून शेती
मग तेच ना या आसय शेतीच एक साल हाय तर चार साल
हूं म आलं
तेच ना तोंडी येईल ग असलं गी ते आता ई कष्ट हाय मला किती कर त्याला
अना इकाईला जाता आपला माल इकत नाही ते बा.
हा तवा काय बाई भाऊ राहतो का आता पाहतो म कांद्याचे भाऊ किती आता कोणाजवळ राहिले.
कांद्याचे भाव वाढले सोयाबीनचे भाव वाढले.
आता सं आपल्याला बी भरून विकत घेने भावा
हा नाता आपल्याहातीच ये सगळं आपल्यासाठीच वाढाचं फक्त. जावा आपल्याकडे राहतो तवा कमी होत.
मग तेच पिकालजा आणि तच ईकायला जा घेत बा आपल्याकडे पा कोणी. हम् गांधे गोईना ओ ज्याला साधन त्याला साधण कांदीनकुंदिले सडू राहिली.
काय.
सडली होतयल ही.
पण म आता काढून टाकायचेन मग.
नमा थोडं फार न्हेते आणि असं बाजारला लागतच ना ओ सारं.
हा का? हा बजारातच बर राहतं मग ते थोडंफार हात चालू राहतो.
क्षण आणि ते गण
बई शिक्षणाचं बी लईच अवघडे ओ रवी. माणूस
नियम निघाला हो लक्ष जर केलं ना तर माणूस तेच कर त किती जरी केलं तर लक्षच नाही करीत ना व थोडं फार लक्ष जादा असल फार फरक परतो.
तेच ना मग.
आपण कितीही वरडा ते काय ऐका ते का.
हा ते ऐकु राहिले आणि इडं बि काय हो सगळे लडके पोरं आहेतं तेच्या शिवाय आण ते ऑनलाईन येड्यावानी होऊन जात
संस्कारच नही लागू राहिले बई आज
तेच होतं ना आपल्याला वाटत चांगलं वळण लागा चांगलं हे करा पण मग आता काय
आणि ते अस हे इथून तिथपर्यंत जायचं आणि ना ती
म प सुट्टी पाहताय ना किती वेळ राहती लगे घरीच दिसा त्या पोरं माहिती हे का किती जर शिक बा घंटा घंटा बस तासंतं का अर्धा अर्धा तास घंटा घंटा नऊ घंटे खेळाची सुट्टी राहती
सुविधा काय म्हणजे आपल्या टायमाला थोडी असं होतं
हा, आता गंजी वहिणी हि घेईल बनवून मग आता काय पैसे लागू राहिले ना, दुसरीकडे पाठायचं तर
अ ना किती दहा ते राहत होता आपल्याला, आपण म्हणे नको असं नाही असं, एका वहीवर सारा अभ्यास
हम् आता तर शितकली बाई त्या व्हयात अन पुस पुस्तकातच कितकली पैसे जायत्या.
आता त्यांच्या वर लागत्या.
नाका लागे किती लय अवघड लई, काय सांगितलं चहा टाक सांगितलं मी तु
ती का अवघड हाय?
करत काय करातल्या आपल्यासारखे नव्हे.
मी बी मोटाले एकून भरल्या जाते आपल्याकून इतकले पैसे भरल्या जाते सांगा आपण किती ति कवर भरणारे?
नाही भरू शकत बाई, तु माझ हे आता, आमचं कसं आहे समजा सारे कळत्या म्हणू काही वाटत नाही आपल्याला.
तेच ना मग
सारे चहूकुन सारे कात्या फर पुडतो चहुकुन, एकाचा दोघाचा ह ह आमची चार येऊ समजा
मग, माणसाचा बी फरकच पडतो ना?
हम्म, योगा इकडे शिक्षणा लावा क घर खर्च करा क शेती लावा? शेतीला बी लय अ उत्पन्न काढाल की
मग, आहो पैसा म्हणजे आधी खर्च करताव. उत्पन्न नाही, असंय.
ह आपल्याला काहीच नाही ना?
सर्वांनी सर्वांच्याच याच्यावर परत
मंग आणि त्याच्यात एवढं पाऊस पाणी बी आहे का? एक महिनाभर पाऊस लेट झाला.
तेच ना मग.
आणि आता पाऊस कवा येतो, काय येतो ते चालू होतं आता आलं तर हे असं कळ लावलं त्यानी
तेच ना मग आणि हे अस जडगणा मध्ये जे, उगवू राहिलं ते बी जागीच खराब होऊन जाईन.
इतकां थोडी लागतं निदान कमी कमी असं जरी उघड झापीचं थोडसं ऊन बी पडलं पाहिजे, सगळंच लागत आहे ना.
त्याच्यानं आणखी बी सडाचं काम झालं नाही.
खालून आजुन जमीनीतुनच काही काही आजुन अं याच्यातच हे जमीनीतच हे ना?
ऊजून चालूच हे ना त्याच.
वर येऊन बी त त्याला काय चालूच आहे मुळु मुळु.
ते दनदन आलं ते तरी माणुस म्हणतंय हे दबलं आता याला
म तेच ना. आता बारा नद्या माल हातात येउस
हांउ आता केला ना खर्च?
हा हा आता खर्च केला ना. खर्च, हा आईचा. काय बाई, आईला काही यायचा काही तान नाही.
हम हा हा. बरं हे ईड बि ते घराच ते हे नाव.
काय बरं हे आपल्या आपल्या घरी कस राहत.
आता व राहि..
हाआ मंग आता बर आहेच सगळी सोय दरवाजे ते लावेल हे सगळं.
हाआ
त वरच हे सध्या.
जाऊन दे आता दमा.. दमन झारापासारा वर घेऊन घ चट पातच हे फर्ची चां प्लास्टर च्या..
वरचं चालुहे आता स्वयंपाक पाणी दोन दिवसापसून. चिडचिडी मुळ नही करा वाटा ना खाली बी.
तेची..
हा मग हे वर सगळं कोल्ड हे ना मग आता.
आत ती सवय लागुन गेली न वर.
तेच ना मग, त्यात काय आ.. तीन रुमा हे न माग अ हे न..
टॉयलेट बाथरूम आवर हे केवढ मोठ सोडेल दुनिया भांड्याला समजा.
हा मग कही कार्यक्रम किचन मोठ असेल ना चांगलं‌.
नही लय मोट भि नही हे छोट छोटेच किचन हा. हा किचन पुढे हे ना ओ इकड.
पुढं कोणी कडं?
पुढं लगी सगळ्यात पुढं किचन हे. सगळ सगळ्यात... पुढं किचन नंतर हॉल आणि नंतर माग बेडरूम त्याच्या माग मग टॉयलेट बाथरुम.
हा का मी म्हणते समोरचा तो हॉल हे.
नही नही.
च् च.
नाही तेे छोट किचन हे आणि मग डायरेक्ट वाट.. ठेवून आल का हॉल हे.
हा का इंजिनिअरचे हिशोबान घेयल हे ना.
म्हणजे प्ले आपणच सांगितलं असं असं करून द्या मग त्यां त प्लॅन काढून दिला.
हा का प्लॅन काढला का मग बरं राहत ना कारण कि थोडी तारगी जागा वयानी जात.
हम तेच ना ते हिशोबशीर राहतन लगी मापच राहतना.
मंग ये ना.
हा. अम तुमच काय चालुय.
अं बाजार ला आले ना
बाजाराला जायल का नव का
बाजारला भी दईनच हो अल्ल्या चिल्ल्याची
जच माती बाई दात दात पाक पाक आणि गिरय ख राहत नाही वल्ल्याचं
हा तेच ना
मग असल बी तर द्या बसचत माग मागतच
ह उभी काय कोणी कोणाच हे नाही
हे शेतकऱ्याची लई चाऊशी बाई पही करा
हा कश तस ये नाही शेतकऱ्याला
तर पाऊस राहीईल नाही तर मंग एकता लोकच उरकून देत मी मालाला बाऊून म बघित तन चंचाार परवजी
किराणा झाला महाग.
हो ना चारशे रुपये रोज म्हणू राहिले भाई.
कशाला?
अ वातय येला लागोडीला.
साडी
को ना??
आम्ही घातला काही द्याला
हा जास्वरपजला असतव
कोणा?
आल का ना.
कशाला?
गेलतो एक दिवस आद्रक लावायला.
अ नाम हड गेल्तो दादा चिड तर साडेतीनशे झाला आमला भाभी आणि त्या होत्या
नाही आम्हाला मग चार चारशे दिला. हम्म हा हा.. पाच कॉल करायचे तुम्हाला आ